हॅलो.
हा बोला.
हा, त्या टायमिंग ला कस झालं, म्हणजे ज्या टायमिंगला जे मुले दहावीला बारावीला होते ना अकरावी म्हणजे एक-एक वर्ष प्रत्येकाचच वाया गेलं त्या टायमिंगला.
हो.
आणि, त्यावेळेस कसं झालं की असं प्रत्येकाकडे एंड्रॉयड मोबाईल वगैरे नव्हते. मग आम्हाला ले क्चर वगैरे सगळं त्या मोबाईल वरच तेरावीच तर तेरावीला ऍडमिशन घेतलं आम्ही. मोबाईल-वरच लेक्चर आता आमच्याकडे तर मोबाईल नाही तर आम्ही परीक्षा कस देणार आमचे तीन-तीन, चार-चार विषय फेल गेलं म्हणजे आता पेपर द्यायला मोबाईल तर पाहिजे जवळ.
हो
आपण पेपर दिला नाही तर आपण त्या परीक्षेलाच बसलो नाही.
हम् हम् हम् हम्
मग आमचे विषय बॅकला राहिले मग मी दिलं वि कॉलेजच बंद करून टाकलं. म्हटल ते परत आणि फी भरा, अन ते लेक्च विषय सोडवा. त्यातला आपला अभ्यास नाही काय झालेला.
हम् हम् मग तू आता पुढे एज्युकेशन नही घेत हे का.
नाही, नाय मी बंद केलं बारावीतूनच बंद केलं. आणि जॉब साठी पुण्याला गेले परत तेरावी वगैरे. चौ तेरावीत गेले, का तर विषय गेले म्हणून सरांनी सांगितले एक्स्ट्रा पैसे भरा, मग आपली परिस्थिती तर नाही अशी की पैसे भरू शकेल, मम्मीला म्हटलं मी जाते जॉब साठी पुण्याला.
हम्म हम्म
मग पुण्याला जॉबला गेले, तर आई म्हणली मला करमना ये इकड आली, म्हणजे गणपती बसणार होतेत. त्या टायमिंगला, मग ती म्हणली गणपती बसवून जा. आले, ते आईने टाकले लग्न करून.
लग्न करून टाकलं.
हा
मग आता काय बेबी वगैरे हे.
नाय, आता होईल.
अच्छा! पण एज्युकेशन नको सोडू.
न्हाय आता मिस्टर काय म्हणतात की, राहू दे आता शिकून काय काय करायच सांगल का कोण बघतय की एवढं तू कमवतेस मी जेवढं महिन्याला कमवत न्हाय तेवढं तू दिवस साला कमवत्यास मग काय ग्रॅज्युवेशन कंप्लिट कंपनीत आहेत कामाला म मिस्टरच कंपनीत आहेत
मिस्टर कंपनी हेत का मिस्टरांची कंपनी आहे?
ते कंपनीत आहेत कामाला दुसऱ्या म्हणजे आपण रोजाना कसं तश्या टाईपमध्ये
हे बघ पण मी तुला एक चांगला सल्ला देते, माहित नाही तू कोण हे? आणि तु मला कसं घेते, पण ग्रॅज्युएशन च सर्टिफिकेट घेऊन टाक.
हा! नाही ना, आता कसं विषय असतो. हा! पण, विषय कसं
पण, पुढे तुला जर बिझनेस करायचा असेल ना हे नाही नाही. कन्वेंस कर, हळहळू कन्वेंस कर प्रत्येक गोष्ट एका दिवसात कोणतीच नाही होत. होऊ दे ना, अरे आमच्या येज चे पण ऍडमिशन घ्यायला तयार आहे आम्ही लाईफच्या ह्या टप्प्यावर आहोत किं आता आमच्या सुना येणार
चं विषय कसा आहे की त्यांना नाही आवडत आहे ते म्हणे काय गरज आहे शिकायची पुढं
हळूहळू कन्व्हहेन्स करायचं काम आहे तुझं
लय आओ प्रयत्न केला माहित आहे का ऐक ऐकायला लागतं ना आणि विषय कसा असतो हो ते आहेच ना आणि तुम्हाला माहीतीय शिक्षण कधी वाया जात नाही
हम्म नाही नाही लाईफ एक सेकंद लागतो फक्त चेंज व्हायला आणि ज्या वेळेस तुम्हाला बाहेरच नॉलेज नसेल किंवा तुम्ही एज्युकेटेड नसाल तर तुमची खूप वाट लागते आणि आत्ताची दुनिया ही झालीय कोणीही उभं राहत नाही हा तुमचे काही वेल विषर आहे तर ते तुमच्या उभे राहतील पण किती ते दिवस उभे राहतील याचं पण कसं असतं प्रत्येकाला प्रॉब्लेम आहे आजकालच्या लाईफमध्ये
हा ना
त्याच्यामुळे मी खूप जणांचं पाहिलंय तर एक सेकंदात लाईफ चेंज होते
नाही खरंच होते माझे तर तुम्हाला म्हणजे माझे एवढे प्रॉब्लेम आले ना आयुष्यात ह
हम हम
की म्हणजे मी सांगू बि शकत नाही माझं आता एज असेल बावीस तेवीस पण एवढे प्रॉब्लेम आले की काय बोलायच नको मग त्या सगळ्या प्रॉब्लेम मधून आताशी कुठे बाहेर निघत्या अजून व्हाच लावायचा मस्का जरा अजून एक दोन वर्ष आहेत म्हणायचं लावायचं मस्त का जर लागलेल
एक दोन वर्ष नाही शेवटपर्यंत मस्का लावायचा सोडायचं नाही सोडलं ना तिथे तो ढिली पडली म्हणजे मी तुला पिन मारते असा प्रकार नाही मी तो आयुष्याचा टप्पा पार केलाय आहे मी स्वतः माझ्या मुलाला एक चांगला व्यक्ती म्हणून घडवायचा प्रयत्न करते आणि मी तिला हेच सांगते बाबा लग्न करशील कमवत्या मुलीशी कर लाईफ मध्ये कधी कोणाचा टर्निंग पॉईंट येत तो तिथे कोणीतरी एक आपलं पाहिजे असतं.
हा.
तर कोणी आणि ही प्रॅक्टिकल दुनिया तो खूप लवकरच शिकून गेलाय.
हो.
हो तर त्याने पण ते हे धरलं नाही हा दोघं पाहिजे.
हा आणि आता हे असा ह्या दुनियात चालय की एकानं कमून उपयोग नाही.
तसेल किंवा तुझे सासूसरे म्हणत असतील. आम्ही आहोत. आम्ही आहोत. ते लाईफमध्ये नाही नाही कोणाच नाही त्यांचं वय झालेलं असतं. ते केव्हा त्यांचे हेल्थ इश्यू सुरू होतील किंव्हा ते वरती जातील. आजकाल अटॅकचं प्रमाण कॅन्सरचं प्रमाण कोण कधी जाईल सांगता येत नाही त्याच्यामुळे आपल्याला स्वतःला उभं राहायचंय आणि जी मुलगी हे करून उभी राहते ना तिला जर लाईफ मध्ये काही धक्का बसला ना.
स म्हंजे काम न हे मला जमतच नाही ना. आन आता बेबी झाल्या नंत तर ते दोन वर्षाचा दोन तीन वर्षाचा तरी हो सवर जमणारच नाही.
अरे बाहेरून करणा कॉलेज कोण अटेंड करायला लागत.
कॉलेज नाही पण बाहेरून म्हटलं तरी परीक्षेला वगैरे जावा. आणि त्यात ऑर्डर वगैरे असेल तर मग कॅन्सल करता येत नाही ना. हो ते असतय.
आता म हातात स्मार्टफोन असेल. तर त्याच्यातून तू स्टडीची सवय ठेव सोडू नको. दोर सोडू नको. दोर जर सुटला हातातून मग तुला डोक असं ब्लँक झाल्यासारखं वाटेल.
हा ना असा आणि टाइम पण भेटायला लागतो ना म्हणजे. कस विषय होतो मी भरपूर काम करते ना - - घरातून म्हणजे मेहंदी म्हणा. मेकअप म्हणा. परत ज्वेलरी वग वगैरे मग सप्तपदीची ऑर्डर वगैरे. मग त्यातून वेळच भेटत नाही असं म्हणजे झोपाय सुद्धा आम्हाला भरपूर वेळ भेटत नाही एवढं काम असतय मग असा टाइम भेटत नाही.
एक डिग्रीचं सर्टिफिकेट घेऊन ठेवायचं. बी ए घे काय घे घेऊन ठेवायचं कधी कामात येईल सांगता नाही येत तुला बिझनेसला पण ते ते सर्टीफीकेट साठी तेच डिग्री सर्टिफिकेटच मागतात.
हो.
हे तुला माहित असल पाहिजे की डग्री सर्टिफिकेट मागतात कुठे जर तुला मोठं काय बिझनेस साठी ती लोन किंवा काय फ्रँचायजी किंवा काय घ्यायचं असेल ना तिथला तिथे तुला डिग्री सर्टिफिकेट मागतात.
हां.
तर तू तस बघ. म्हणजे हळूहळू कर. मी तेच सांगते वय नाहीये तुझं हळूहळू करायचं. हम्.
त्यावेळी कस एक एकदम दिवस गेलं ना त्यामुळे मी विषयच सोडून दिला की आता पेपरन हे सगळं एकदमच आलं असतं.
हळूहळू मूल कसं हे मोठं होत चालतं. तो त्याच्या दुनियेत वावरतो एकस्टेज अशी अशी येते क लेडीज खाली होऊन जाते. तिला तो एक पिरियड असतो. तिने सर्व्यांचा करणार धाव तिला असं वाटतं रे मी बिझी आहे. बिझी आहे. नंतर सर्वे उडून जातात. तिला असं वाटतं. आता काय करायचं. आता हे फोन अ र्फ्रेंड चालू झालंय. सगळ्यांच
हो हो. नशिब आहे हे काम आलय, म्हणून मग तर घरात बसून मला तर काय झालेलं मला तर पूर्ण आता बेडरेस्ट सांगितलं. मला तर असं ना म्हणजे सिटीत म्हटलं ना की तुम्हाला माहिती आहे कोण कोणाशी बोलत नाही. आणि एक
हम्म
रुम मध्ये दिवसभर हे काम अस बांधल्यागत व्हायचं पूर्णपणे की काय सुचत च नसायचं.
हा हा.
मग हे काम आल्यापासन असं भारी वाटतय ना मला असं शिकायला पण त्यातून भेटत. काय काय परत वाचन पण होतय. आता रेकॉर्डिंग चे टास्क आहेत. त्याच्यामुळे वाचन पण तोंडाखाली राहते. आणि ते ऐकणं वगैरे असं म्हणजे. भारी वाटत. दिवस जातोय. कसा तरी
मी, तर ऍड झाली आहे. आणि अजून कॉल पण जास्त नाही झालेत. माझे मी पण थोडं थोडं शिकते.
माझे झाले म्हणजे भरपूर झाले माझे
हम्म हम्म हम् मी वेळ काढते. माझे धावपळ चालू असते.
हा मला कसं मी घरात एकटीच असते ना दिवसभर मग दिवसभर मला काय कामच नाही आणि संध्याकाळ सकाळ पण काहीच काम नाही मी कंटिन्यू झोपूनच आहे त्यामुळ मग हाई मोबाईल नुसता जिंदाबाद
हम हम संधीये आराम करण्याची संधी ये नंतर बेबी झाल्यावर आराम नाही होणार तुझा.
हो पण आता कसं ते विषय कसा हो तो की आपल्या ब ब सवय असते की काही ना काय की धड पडायची मग बसवत पण नाही. आणि शांत बसलं की म हा हा असं विचार येतो. हा बाबा असं बाळ झालं, मग त्रास होईल मग काय होईल मला काय हो होईल का आणि आता बघताय ना तुम्ही दवाखाण्यात मी कस म्हणजे अ डिलिव्हरीला गेली तिचा मृत्यू झाला किंवा तिला आकडीच आली. आता तर लई दिवसाचीच नाही गेल त्यातलीच केस आहे. एवढा प्रसिद्ध दवाखाना ये ना! काय बोलायलो नको बाई तिथली ट्रिटमेंट आणि गेल्या आठवड्यात तर अशी न्यूज आलीकी तिथं डिलिव्हरीसाठी एक लेडीज गेली ती लाकडी चाल आपण ते आदरांगीत झाली.
अरे तसं काही नसतं ते एखाद्याच कस असत डॉक्टर चुकीचा असेल किंवा तिचा काही हेल्थ इश्यू असेल.
हा पण एवढे त्या डॉक्टरना पणजे पेशंट आता किती वर्ष झाले ते दवाखाना चालूय माहितीये का आणि गर्दी वगैरे पण भरपूर असते तिथं म्हणजे प्रसिद्ध ये तो दवाखाना. आणि त्या लेडीज ला तसं झालं आणि
गर्दी नाही बघायची डॉक्टर कसाय
कसं आहे बघायच हा छान होता माझी ट्रीटमेंट तिथंच ठेवलेली मी आधी
डॉक्टर लोक गोड बोलतातच शेवटी त्यांच प्रोफेशन आहे ते
हो.
तर ते त्यांच्या याने तो त्यांचा बिझनेस ये तर ते गोड बोलणारच पण आपण तिथे किती कम्फर्टेबलये हे लगेच आपल्याला वाईब्ज वरून कळत.
हो हो.
तर ते तसं बघायचं आणि तिथेच डिलिव्हरी ला नाही तर चार लोकांच्या सल्ले घ्यायला हरकत नसते कोणत
मी नाही मी काय इजलं तरी सिव्हिल लाच जाणार म्हणजे सरकारी दवाखाण्यातच जायचंय
हम्, हम्, हम् पण सरकारी दवाखान्यात चांगली काळजी घेता का
काय माहित आता आता कुठेही गेलं तरी तीच बोंब ये
नाही, नाही मला नाही माहित सर रकारी दवाखान्याच मला आयडिया नाहीये कारण की सरकारी दवाखान्यात काळजी कशी घेतात ती ते प्रॉपर जर कोणी नातेवाईक असतील तर ठीक आहे नाही तर मग तिथेही वाट लागायची खाजगी, खाजगी डॉ तरी स्वतःवर येऊ नये म्हणून कसं असतं आपल्यावर येऊ नये म्हणून ते व्यवस्थित
नाही नाही सरकारी म्हणजे माझ्या मै फ्रेंड ये एक तिची झाली तिथं ती म्हणत होती व्यवस्थित आहे वगैरे तिची पण झाली ना तिथं आणि कसं म्हणजे आप पण चार रुपये तिथं दवाखान्यात देण्याऐवजी चार रुपये त्या बाळासाठी सेव्हिंग ठेवली तरी बरं पडतं ना आणि आता म्हणजे सोय वगैरे सगळे आहेत तिथं आई असते आपल्यासोबत तिथं त्यामुळे काहीच प्रॉब्लेम येत नाही हम्,
ह, ह, ह
आपल्यासोबत आपल्या घरातली व्यक्ती ठेवत्यात तिथं हो मग तुम्ही हा मग ते जणी न्हा तिघी जणी न्हा म अलाऊड असतात लेडीज फक्त जेंट्स ला अलाउड नसतय
ह, ह, ह, ह
मी म्हणत होते आधीच की खासगीत पण आता म्हणजे बघताय ना की खासगीत पण आता कसं चाललंय
नाही सर्विहस कडे नाही चाललंय म्हणजे कसं आहे आता कोरोना नंतर काही थोडा फ परिस्थिती बदलली असेल पण चांगले डॉक्टर अजूनही आहेत मी सांगते म्हणजे बघते ना कोण कसं हँडल करतात चालूच असतं आपल्या हेल्थच्या काही न काही तक्रारी सुरू असतात किंवा आपल्या आजूबाजूला एक सर्कल असतो त्यांच्याकडून कळतच राहतं का कोणतं डॉक क्टर चांगला आहे कोणता नाहीये
आणि तिथे गेल्यावर पण आपल्याला कळत तर बिना कामाचे तर टेस्ट नाही सांगत आहे ना बिना कामाचे औषधं तर नाही सांगत ये ना असं आता माझ्याच मम्मीला सांगितलं आता मागच्या वर्षी रुटीन चेकअप असत तीचं वर्षभराचं